हॅलो हा. आम्ही आम्ही आहे इकडं शेताकडं.
शेताकडे गेलेत.
हम.
हो, आता काय चालंय तुमचं.
भात लागवड चालू ये.
झाली का नाही, मग झा भात लागवड.
नाही अजून झाली.
एवढा पाऊस पड पड ना एवढा कडक ऊन पडतोय, कुठून तुमच्याकडे भात लागवड चालेय.
आमच्या ख येतोय ना पसन निघाली आज मोटर लावून चालू केल होत.
हा का. मग बाकी, तेच म्हटलं आमच्याकड तर एकदम ऊन पडत ये रोप तुमचे रोप बर मोटाले झालते.
आमची रोपं पाणी भरून वाढवली होतीना त्याच्यामुळं,
अ.. म्हटलं बाहेरून आणले कुठून.
नाही नाही घरचे. शेत तळा काढलाय ना, बाहेप कढणं
त्यांच्यामुळे ते. ते पाणी होतं मग, त्याच्यावर रोप वाढवलं होत
शेताला लावायचं पाणी म्हणजे, पूर्ण उन्हाभर राहत होत.
उन्हाळ भर होतं ना.
हो का. माझ तर किती बाकी राहिली.
राहिले अजून एक दोन दिवसाची होईल.
मग कुठं विजिटला नाही गेले का,
एकल जाय लागते, ना सकाळी जाऊन दुपारून माणसांकड.
आज येणार होतो.
आज हे होते पाच सहा माणसं.
हा
धू मत
मी बसली म्हटला दुकानावर म्हटला करा म म्हणला फोन कुठं गेलेत कुठ नाही आव घेतली का नाही.
घेतली तर म जा नाही अजून
ह.
तुमची आले असेल ना आता
नाही ना आमचे रोप लहान आहेत अजून.
यावर्षी नाही पाणी करन वाडावलं.
नाही नाही ह्या वर्षी विहिरीत पाणी नव्हतं होतय विहिरीत थोडं पाणी पण मोटरीचा प्रॉब्लेम होता आमच्याकडं ना.
हा, हा.
सपेज लाईट नव्हती आमच्याकडं सारखी नाही का ते पोल पडले होते तेव्हापासून लाईटच नव्हती चांगली मग त्याच्यामुळं पाणीच नाही. भरता आलं र आपणला अजून आठ दिवसांनी करू चालू कदाचित
नाही तर लवकर होते ना आमच्या अगोदर होते आमची
हा सगळे जादी होते. पण ह्या वर्षी लय लेट झाली.
ते. ग वर्ष म्हणज नाही आजून हश.
अजून शेतावरच आहेत.
शेताकडच आहे, आता घरी गेलो.
हा.
अ शेकंद. हॅलो. अ हा चाल. हां चाल तय
बाकी.
बाकी काही नाही आता सगळं आता काम चालू आहेत. बांगेलाय नाही. केला अजून फोन
अ ना.
ह लागल लाकून स चाचा पाच, सात मिनटात झालं मग पीस मिनटाच झाला कत नाही झालागोप